नमस्कार ताई
कश्या आहात?
मस्त.
मस्त, तब्येत? एकदम मजेत हो.
बोला काय म्हणताय, काय विषय आहे आपला?
आज कस आपण- हिल्ट वर बोलायचं.
हा बोला ना काय विषय आहे, बोला तुम्ही सुरुवात करा.
हा ह फोर्टी प्लस हेल्थवर बोलायच-
कशावर?
आपलं चाळीशी नंतरच्या तब्येतीवर. किंवा आपलं कशी काळजी घेतली पाहिजे. हम्म म्हणजे काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? चाळीस. शी म्हणजे आपण कधी पासूनच, आधीपासूनच काळजी घेतली पाहिजे.
आपण वयाच्या तिसी नं तिसीच्या आत नंतरच ना स्वतःची काळजी घेणं गरजेचं कारण की तुम्हाला माहिती एका लेडीजला अ मूल झाल्यावर तिची शरीराची पूर्ण स्थिती ढासाळते, प्लस मूल झाल्यावर तरच असत असं नाहीये. तिला घरच ता त्रास, बाहेरच जे कामाच प्रेशर ह्या सगळ्या गोष्टींनी ना तिच्या शरीरातले ना हार्मोन्स चेंज होतात. हार्मोन्स चेंज झाल्यामुळे तिज सगळं बॉडी वर पूर्ण इफेक्ट होतं. आता काही जण म्हणतात की तुमची बॉडी जाड झालीये. पण मला एक सांगाल काय? म्हणजे काही बघा तुम्हाला हे पण माहिती असेल थायरॉईड दोन प्र कारचा असतो, एक जाडपणाचा आणि एक बारीकपणाचा बरोबर, काही जण म्हणतात बॉडी जाड झालीये काहींची ना टेन्शनमुळे बॉ बॉडी जाड होते तर काहीं ची पूर्ण बॉडीतली हार्मोन्स चेंज झाल्यामुळे सुद्धा जाड होतय, पण आपण दोष देतो की बाबा ही किती जाडी झाली आपण तिला
मग आ पा प हा ते कस, प्रॉब्लेम, हा कुणी विचारत नाही किंवा तेव्हा काळजी पाहिजे तसं हे करत नाही तेव्हा
हम्म तुम्ही हे बघितलय का अ लेडीजचे ओटीपोटात ओटी पोटाच्या ओटीपोटाचा भाग खालचा भाग किती फुगतो.
हा, मग एकदा बाळ झाल्यानंतर तो परत
हा कशी तिची ती अवस्था होती माहिती का तुम्हाला, म तुम्हाला माहिती असेल सांगायची गरज नाहीये तिची कशी अवस्था असते त्यावेळी लेडीजची, हा ठीके काही लेडीज पहि पहिल्यापासूनच खूप मेंटेन आहे. सगळं घरबिर सांभाळून पण बाकीच्या लेडीजचे काही असे असतात नाही की त्यांना नाही जमत त्यांना घरात एवढं प्रेशर कामाच प्रेशर त्या बाहेर जाऊ शकत नाही पण त्यांनी खाण्यापिण्यात तर बदल करू शक.
हो ते तर खाण्यापिण्यात बदल करू शकता किंवा वॉक करू शकता. हा, जेवढं थोडंसं. वेळ काढून करू शकतो.
घरच्या घरी ज जे वाटेल थोडे छोटे मोठे
हा तेच तेच हा हा त्याच्याने काळजी घेणे, आधी लव लवकर सुरू केला ना तर पुढे मग जे चाळीशी पन्नाशीत जास्त प्रॉब्लेम लगेच सुरू होतात ना एक ते नाही. म्हणजे थोडं वायालाच जातो त्याचा वेळ. तुम्ही पन्नाशीतच अगदी मग बेड धरून बस. चाल चालणं होत नाही. हे होत नाही मग ह सर्जरी करा तीस सर्जरी करा हा. त्यापेक्षा मग हे बरं आहे. की हम्म तेच ना.
आणि वजन वाढल्यामुळे कसं त्यांच्या नाही का? हार्ट वर प्रेशर पडतं. बॉडी जेत ना. म्हणजे सगळ्यां म हे ना.
स पप्पांना कॉल करू ग.
वजन वाढल्यामुळे बरोबर कि नाही मग आणि खाण्यापिण्यात सगळ म्हणजे लेडीज सगळ्यात पहि काय खाण्यापिण्यात बदल करणं हे कर. आहे.
हो ते तर आहे नि ती तर काळजी घेऊ शकतात त तर तुमच्या हातात आहेच हा तेच ना. तेच कारण हे ना अ हे आणि मग त्याच्यात लेडीज काय करतात जाऊ दे. आता नाही आवड. काहीतरी खाऊन घेणार. अ दूध घेल्यास को को मुूलारना लागल कंवाय सगळ्यांचं बघून म्हगताय जमलं काळजी घेतात आणि मग चाळीश नंतर जे सुरू होतात प्रॉब्लेम ते तर मग विचारायचं संस्कार नाही आणि मग त्यात बाकीच्या जबाबदाऱ्यातून तर सुटका नाहीच कुणी असं समजून पण नाहीच आहे ती कधी पण म्हणजे तुम्ही आपण म्हणतो नाही ठीक आहे आता मुलं मोठी झाली सु का झाली असं नाहीये त्याच्यामुळे काळजी ही घेतलीच पाहिजे पण ती तब्येत किती हेल्थचा कितीही इशू असो ते घरातल्या जबाबदारच सूट सुटत तर नाहीच त्यापेक्षा आधीच
आणि घरातल्यानी पण त्या लेडीज काळजी घेतली पाहिजे ओ
हो खरच खरच आणि त्याच्यातच
घरातल्यानी पण ती बाई म्हणून अस नाही तिला तिन्ही सगळ हे काम करत ते काम तुम्ही सगळच तिला सांगता अरे ते बाई तिच ती स्वतःच कधी काम करावा बाकीच्या गोष्टी कधी कराव्या
तिला पण लाईफ आहे की नाही एक स्वतःचे छंद जोपासल पाहिजे त्याच्याने मनाची हेल्थ हो
सगळ्यात सुरुवात केली तिच्या मनापासून तुम्ही मला सांगा घरातलच घरात जर तिच्या सासरच सासरकडच्यांनी नवऱ्यानी तिला समजून घेतल दोन गोष्टी प्रेमाच्या सगळ्या गोष्टी केल्या अहो सगळ्यात तिच्यात आपोआप बदल होतात
म बरोबर आहे तेच ना मन असच सगळ्यात आधी तर मनाचीच काळजी घेत घेतली जात नाही मनाची काय हा मनाची काळजी म्हणजे मनाची हेल्थ चांगली राहिली ना शरीराची तर घेईल पण ते मनाचीच जर काळजी नसेल किती शरीर ते काय म्हणेल ते तो विचारच नाहीये तो मनाचा परिणाम डायरेक्ट पूर्ण शरीरावर होतो म मन तुमच मन व्यवस्थित राहिल तर पुढे शरीर तब्येत सगळ व्यस्थित खाता तेच तर मन ह्याच गोष्टी म्हणजे खर तर घेत घेतल गेल पाहिजे काळजी
आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेण गरजेच आहे सगळ्या गोष्टी बघण गरजेच आहे त्यासाठी एकच योगा करण मेडिटेशन करण हे गरजेच ते
हो ते तर केलच पाहिजे त्याच्यामुळे बरच म्हणजे शरीराच पण
पूर्ण आपल्या बॉडीवर इफेक्ट खूपछान होतो
हो हो खरच आणि मला स्वतःला जाणवलय मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता हा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम
बारा तरी सुरुवात करा बघा त्याच रिझल्ट खूप चांगला आहे
हो हो हो हो ते खरच चांगलय मी तेच सांगते मुलींना पण तुमची काळजी तुम्ही घ्या हा लवकर आपण आपली काळजी घेतली ना पुढे जाई तर म्हणजे योगा तर खूपच छान आहे पण मनास शरीरासाठी सगळ्या साठी योगा मेडिटेशन हो आणि खूप प्रॉब्लेम म्हणजे त्याच्या हे होतात त्याच्याने सॉल्व्ह होतात तर
आणि हेल्दी येत आपल्या बॉडी हेल्थफुल आहे सगळ्या माणस
हेल्पफुल ते केलंच पाहिजे आणि त्याच्यावर खाण्याचं तर मग तुम्ही थोडंसं समजा तब्येत सुटली थोडंसं प्लान केलं डायट थोडंसं प्रोटीन्स घरात भरपूर आहे घरातल्याच याच्यातून नही करू शकतो म्हण घरातल्या घरात ज्या वस्तू आहे त्यातून करू शकतो आपण हेल्थची काळजी आपण घेतली पाहिजे म्हणजे मग ते चाळीस नंतर अचानक जे प्रॉब्लेम वाटतात सुरू होतात मग ते काही थांबायचं
आता त तुम्हाला हे पण माहिती असेल ना की लेडीजसाठी नाही का तीस चाळीशी नाही का सखी वगैरे असे सिरप पण निघालेले
हो ना होतो का त्याचा फायदा नाही बघितला मी पण हो हो कायाकल्प वगैरे आणि
हा ते त्यांची बॉडी पूर्ण डिटॉक्स करते लेडीज ची हे अशे सिरप पण निघाले
पडतो का पण फरक असं कधी कधी म्हणजे फक्त जाहिरात असते असं तर त्याच्याने पळ म्हणजे चांगलं येतय की लेडीजचा पण आता विचार होतोय समजा सगळ्याच यांच्यात आता कॉम्प्लान आहे लेडीजच वेगळं आहे म्हणजे आता केला जातोय विचार लोक पण थोडस हे कळताे हो सुधारणा त्या गोष्टीत हो की नाही त्याच्यामुळे काय ते आता
काय बोलायचं बघा आता ते आपले आपल्या हे सगळं आपल्या घरातून आणि म्हणजे घरातून काळजी घेण गरजे आहे सगळ्या गोष्टी सांभाळून घेणं गरजेच आहे घरच्यानि पण आणि मेन म्हणजे ना सगळ्यात पहिलं पाणी मुबलक प्रमाणात पाणी पिण हे सगळत गरजेच आहे. तुम्ही पाणी जेवढ जास्त प्याल ना त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि फ्रूट जस ना बिट वगरे आहे ना बीट आवळा मेथीचे दाणे वगैरे नाही का त्याचा ज्यूस प्या बघा त्याचा रिझल्ट चांगला आहे तेव्हा
त्याच्यामुळे इम्युनिटी पन वाढते. तुम जेवढ व्हिटॅमिन सी आपलं जर जेवढं समजा आता सी विट व्हिटॅमिन म्हणजे लिंबू वगैरे आपली इम्युनिटी वाढते तब्येत पण म्हणजे चांग येते तब्यतीला इम्युनिटी वाढते हेल्थही चांगली रा
ते तरी चालू केलं ना तरी चांगलं आणि आणि तुम्हाला हे पण बघा चाळीसी नंतर नाही का आपण अ हे पमकिंग बिया म्हणजे भोपळाच्या बिया सूर्यफुलाच्या बिया कलिंगळाच्या बिया अ अजून ते मगच बी खजूर हा हा हा त्याचे जर तुम्ही ना लाडू बनून वगैरे ठेवले ना,
हा हम नाही ते तर बडीशॉप मध्ये टाकूनच म्हणजे च खाल्ले जातातो ॲटोमॅटिक
हम् हम नाही ते खरंच मग बॉडीच्या मध्ये टाकून जरी घेत अस ना सगळ्यात बेस्ट आहे बघा ताई सगळ्यात बेस्ट आहे.
म्हणजे खाल्ल जात जेवढं जमलं सगळ्यांनी खा सांगते पण मी खात आणि हो काळे तीळ-तीळ ब काळ तीळ सफेद तीळ जवसचिया सिड्स आणि ते गोनकतिरा वगैरे पण म्हणजे आता ह्या दिवसात चालतय ते उन्हाळ्यात नत गोनकतिरा हो बरवतो नाही नाही मी आम्ही डायरेक्ट भाजून आणि म्हणजे बडी शॉप मध्ये मिक्स करते मी किंवा तसही आवडतात मुलांना भाजवून ये ना भाजून छान लागत ते हो भाजून छान लागतं ते थोडस मीठ जव जेपे ह हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल. तर मी करू का तुम्हाला थोड्या वेळाने किती वेळ करू